हॅलो?
हॅलो.
हो. हा. हॅलो, हा नमस्कार मॅडम येतोय का आवाज? आवाज नाही येतोय का, हॅलो?
हॅलो.
हॅलो, आवाज येतोय.
हॅलो.
हॅलो हा येतो
हॅलो?
हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो, हा मला येतेय तुम्हाला येतय का?
हा, येतोय येतोय, बोला बोला. नमस्कार ताई, काय चाललंय?
काय नाही, तर संध्याकाळचीच तयारी चालली. मुलीची यायची वाट बघते हम्म म मग ती पाच वाजता येते पावणे पाचला वगैरे येते घरी भाऊनी पासला वगैरे येते ती घरी पावणे पाचच्या आसपास येते तिची रिक्षा
बर घरा जवळ आहे का
अ नाही रिक्षा असते रिक्षानी येते ती येताना ते थोडी फिरून येते ना रिक्षा त्याच्यामुळे त उशीर लागतो घरात पोहचे ते खाली पार्किंगचे तिथून मग हाक माराव लागत नाही तर खाली घ्यायला जावं लागत
हा हा मग हाय आहे मग काय आता आलं की तिचा अभ्यास जेवण तिचं
हो आलं की आता थोडं काय खाणार नाश्ता करणार ते झालं की मग खेळायला जाणार खाली दोन तास ते तास दीड तास तरी खाली खेळून येणार आणि मग अभ्यास वगैरे त्याच्या पुढं खेळायला हा मग खेळाशिवाय तर नाहीस अभ्यास आहे की अजून भरपूर आहे बाकीची मुलं आहे बिल्डिंगमध्ये ते काय एकमेकांना आवाज देतात सगळे कि चला खाली जायचं आहे खेळायला म एकाला हाक मारली किती सगळे बरोबर जमा होतात खाली साडेपाच वाजता ते सगळेच खेळणं झाल्यावर सगळे वर गेल्यावर हा सगळेच त्या टाइमला खाली येतात शाळा सुटतात ना तेव्हा बऱ्यापैकी आलेल्या असतात घरी पोर
पाच वाजताच
पाचच ना
मराठी सुटेना बातपाव चार सुटेल हा पंधरा तारखे पासूनच
पंधरा पणर आता काय अस सण वगै रे आले की सुट्टय येता जाता आता मला वाटतय शुक्रवारी परत सुट्टी असणारी शुक्रवार, शनिवार, रविवारी
शुक्रवारी कशाची सुट्टी
ते काय मोहरमच का दिसतय ना लाल दिसत कॅलेंडर वरती म्हणतल्यावरती असलच
हा ह
परत आलेच तीन दिवस घरीच आहे महा शुक्रवारी मोहरम आहे अवडे तेच किंमत आहे झालंच तीन दिवस म्हणलं सलग
हा झालंच तीन दिवस म्हणाल हम्म
तीन दिवस जायचे शाळेत परत
हा परत मरे जायला क्रस करते वाटते त्यांना
पं मध्ये जायला त्रासच देत तेच ना ते कंटाळले असतात जस
हम्म
त्यामुळं कंटाळतो त्यांना परत सोमवारी जायचं
सोमवारी रुटीन असायला मध्ये जास्त त्रास होतो त्यांनाही नको वाटत काय आपेक्षा ही नको वाटती या रुप
चटत दोन तीन दिवस त्यामुळं मग नको वाटत त्यांना शाळेत जायला परत
हा ना तेच ना. त्यात कसं आता अभ्यास पण देतात ना. तीन दिवस सुट्ट्या म्हणल्यावर शाळेत पण देतील अभ्यास भरपूर.
हा तीन दिवस सुट्ट्या म्हणल्यावर, देतील ना अभ्यास पण.
देतील पण ते बसायला पाहिजे, त्यांनी करायला पाहिजे तेवढं घरात.
करून घेत असताल ना तुम्ही?
हम्म.
हा मग काय बते बळजबरी का होईना बसवायचं करून घ्यायचं म्हणटलं तिथे मागं लागून लागून सारखं बस बस बाबा बस गं बस गं करत मागं लागून लागून करून घ्यायचं.
सगळ्याच पोरांचं तसंचं त्यांच्या मागच लागावं लागते, अभ्यास करा, अभ्यास करा. मनाने असं कोणी अभ्यासाला बसतच नाही.
हा. आणि जोपर्यंत आपण त्यांना बसवत नाही, तोपर्यंत ते नाही बसत. स्वतःच्या मनाने त नाहीच बसत.
नाही बसत स्वतःच्या मनाने.
हम्म तेच ना.
आता संध्याकाळची परत. हम्म संध्याकाळी आता परत पावसाचा आमच्या इकड झालाय पाऊस. हा दुपारी झाला आमच्याईकड. पाऊस आता मोकळं झालंय आभाळ जरा.
अं नाही आमच्याकडें आता झालंय पूर्ण काळं, आता येईलच थोड्या वेळात. नेमकी पोरांची शाळा सुटायची टाइम
हम्म हम्म. दुपारी पण तसच होतो आम्हाला. माझ्या मुलीला घेऊन यायला शाळेतून घेऊन यायला वेळ होतो आण दुपारी पाऊस येतो, असं होत दुपारी पण.
हा ते बरोबर त्या वेळेला पाऊस येतो, शाळा सुटायला पोराची.
हा ना त्या म्हून ते अस होत भिजत्यात पण येताना जात आला त्या
हा ना ते, त्यांना काय त्यांना मजाच वाटती.
त्याना मजा वाटंती, पण ती सर्दी खोकला हो ते ना परत वातावरण चेन्ज, एक तर त्या परत भिजत्यात.
हा ना ते तर हायेच म्हणा, ते काय आपल्याला नंतर ताण होतो त्यांचा औषधन दवाखाने करत करायच. हा ते आपल्याला तर ताण होतो. परत औषधंन ते आणि सगळ्यात जास्त सर्दी आणि खोक ला जास्त दिवस जातो, खूप
कसाच कप अवो खाण्यातून तरी तिला कफ आणि खोकला काही बन न्हई.
हा ना? नाही त्याला वेळ बी लागतो.
हा रात्री तरर हा ना वेळहि लागतो. आणि पोर शेकू पण देत नाही. असा रात्री तर गरम पाण्याच्या पिऊने शेकवलंय. छाती मधला जरा कप मोकळा होईल.
हां.
बरं होती ना, पण ती साठल्याव कफ हम्म. ती सर्दी नाका वाट पडलेली बरी. पण ते असं कप झाल्यावर खूप त्रास
हा मोकळी सर्दी असली म्हणजे मग ती पटपट बरी पण होते.
हम्म तसं ते कप साठल्याव मं ग जास्त त्रास होतो.
हम्म बरबर ते तर आहेच.
हम्म् म संध्याकाळचं जेवण किती वासता असतय? काय म्ह हॅलो.
तुमचे पण जात असल की, ख्यायला म्हणलं खाली संध्याकाळची
हा आम्ही गावाकडेच ये, आमची अशी ना
हा तेच की, प पोर संध्याकाळची जात्यात
हा हम्म
हा, हा, हा, हा. मंग त चांगलय पोरांना खेळायला मोकळ एकदम
हा सगळं मोकळच वातावरण असत ना
चांगलय पोरांना उलट मोकळ्या वातावरणात खेळायला
हा. आ पण मस्त मोक खेळात्यात, पोरानं पोरांच काय आता एक म पोर असत्यात का भरपूर, हम्म शिटीमध्ये थोडी हम्म हा टेन्शन नसतं, कोण कुठं जाते सगळी यकडे व्यवस्थित
एका जागेवर असता, इथं म्हणजे लक्ष द्यावं लागतं गेटच्या बाहेर गेल का इकड गेला का, तिकड गेला का, लक्ष ठेवावं लागत सारखंच रस्ते अ गाड्या येतात ना रस् त्यानी मग ते असं लक्ष ठेवाव लागतं, कुठं चालले का काय, गेटच्या बाहेर गेले काय
हा त्यांना लक्षच ठेवाव लागत असन तिथं
लक्ष ठेवाव लागत, नाही तर खाली जाऊन बसावं लागत मंग मग काय बायका संध्याकाळी येतात खाली
हा काय शहरात उशीरा सोयपाक असतो त्यामुळ
हा नाई आमचं कस होत मंग खाली
पोरांन बरोबर खाली थांबावं लागतं ना, मग ते खेळातात मग बायका बसतात तिथं लक्ष ठेवायला त्यांच्याक
हा मग काय काय तर
म ते बायकांच पण नाही म्हणलं तर मग वेळ जातो, तिथं बसायचं त्यांच्याबरोबर पोरांन बरोबर मधे
बायकांच्या गप्पा मार
हा मग काही अ गप्पा होतात. गप्पा होतात, कोण भाजी घेऊन येतं निवडायला, कोण लसूण निवडायला घेऊन येतं ते हा ते थोडेफार काम
काम काम होत्यात अन मुलांवर होतय
लक्ष ठेव न होतं पोरांवर, काय थोडं भाजीबीजी निवडायची तर ते पण होतय.
दोन्ही काम होतात.
बरं ये ना दोन्ही काम पण होते. तन स्वयंपाक उशीराच
तेवढं दिवसभर, नाई आता थोडस करून जायचं थोडस आल्यावर कुकर वगैरे आल्यावर लावायच. ते त बाकी थोडा थोडा करून जायचं आता कारण पोरं आल्या आल्या वरती लगेच भूक लागलेल्या असतात काड
हा हा, हम्म हम्म् हू जेवण उशीरा करता का लवकर करता?
करतो साडेसात आठ ला करतो जेवण.
बरेच लवकर करताय.
हो मग लवकर सकाळी परत आसत ना मं लवकर. म्हजे सकाळी उठायचं असतं सगळ्यांचे कोणाचं ऑफिसला जायचं कोणाचं काय मग त्याच्यामुळे संध्याकाळच लवकर उर.
सकाळचं लवकर लवकर उरकायचं म्हण संध्याकाळी लवकरच झोपलं
लवकर झोपलं पाहि ते पो पोरांची पण नाही झोप होत ना मग लवकर नाय झोपलं तर सकाळी उठत नाय मग.
हा तेवढ झोप पण झाली पाहिजे ना झोप नाही झाली तर मग पोर अशी फ्रेश नाई रात.
प्रेश नाई रा चिड सकाळी उठत नाही मग मागं लागावं लागत उठा उठा. हम्म चालेल करते. हो हो चालेल ओके.